हा.
झाला का स्वयंपाक.
हा चालूच आहे का. काच काय आहे.
नाही आलं
नाही नाही करायच अजून.
हा काका का आणलं घरी.
नाही आणलं जाणू.
नाही यात का टाईम करन मग कधी वईर गर.
काय माहिती येते किती का आठ वाजेवर गेले म्हण.
हा सकाळी सकाळी.
हा काही पोस्ट मात मण ते केलं म्हण.
ब म्हणेल काय दुखात होत मग कष्ट मता तरी केलं.
हम् बा म्हण तेव्हा इथं खरं काय खोटं काय.
भाई काय लयच अवघड झालं भाई. निदान सगळ्याचे लग्न कार्य व्हायला असते मग तरी काही वाटत.
हो तीघजण बाकी एक पोरग लहान.
हो बरोर.
दोन पोरांना दोन पोरी. पोरं मोठ पुरेसलाच नाही बाकी. हा दो दे ना.
नाही ना आता काय आहे पावसा पाण्याची बी काय हारी म आता. मग थोडस बगडण बी लागत त्याला.
हो आता मऊत कधी आ त्या आंघोळ घालत्या का नाही घालीत.
पोस्टमारम केल्यावर काही अंगळण पांघोळ
तोंडाने पाहून द्यायची म.
नाही नाही घर शिक राहत क तंड राहत एवढंळखू यत नाही का.
हा.
चून म केला सगळ्या पट्ट्या बांध नुसत पुढ पुढ. लच दिसत फक्त नाग डोळे एवढ. हा वरून फक्त.
हा.
नाही तर सगळं हा सगळं पण म ना. करण इ जात पणनीघून होणाराने इ नोवरून.
भाई.
गेलत्या का आशा वाहिनी गेलत्या
हा मम्मी गेलत्या ना
हा का मग माहिती आहे घरी.
हा रडत होत्या म्हणी
हा.
हो.
बाई बा येत असेल ना.
हा येते णू.
अरे राम लायच अउघड झालं ना काय कररी ना आता पोरी नी
हा. हूर इतयेतातच सन एकपवर् ग इेतयान.
होव का ह एक मोठी तिकड असेल.
ला मोठी लाणी तिघथय मोठी. तकडे घरी पोरकी काय काय तलावाई.
हा यापर घेन तला.
हम्म, काय चालू आहे तुमचं?
काही नाही.
हो का मळ्यात काय लावलं ग. हो लई येड्यावाणी केला ना पावसानी नुसतं चालू आहे काय माहिती आता वावरात. काय होत आणि काय नाही सडतच पडतं
सडतच पडतं वावरात.
लावून तर देयेल आता सगळं यायला काय करती आल्यावर भी सगळं बी खराब होऊन जाईन ना.
हा वरच्या घरात गेलेत काय तुम्ही राहिला? हॅलो. हॅलो. हेलो
अ काकडे न ते लायेल नी सोयाबीन लाये
ह्या अंजलीन मधील कॉल केला माला.
कोण.
अंजलीन मधीच कॉल केला माला तो कॉल माहा हे होऊन गेला ना
तुम्ही कॉल केलतात का त्यांला
हलो हलो.
हॅलो.
हा चालू हे ना?
हा.
हम्म, काय चाललंय मग अजून, काकड्या लावल्यात काय?
हा.
कितीक लावल्या?
चार पिश्या अ.
बापरे, लईच लावल्या मंग लई आयकोया होईन आता तोडायची.
हा वन
लई निघता ना ते वल्ल वदगं राहत त गन निघत येड्यावानी.
त्या अंजिल ताई काय म्हणत होत्या? माला आलता त्यांचा फोन.
ती येत म्हणत होत्या मी केलता म्हण साक्षील फोन, पण ते म्हणत होत देराणी सोबत बोला.
हा मात तुला बी केलता म मी बी बोलले त्यांच्या संग, त्या बोलल्या माझ्या संग.
हिला राणीला कयतीसा.
अ.
राणीला बोलली का तु?
या नाही का या खालच्या ताई अंजिल ताई.
हा तर मग ते खालच्या असत पण मग तिच्या जावा काही बोलली का तिच्या जावाला कॉल काही होई ना बाई म्या केला ना.
ह.
त्यांनला काय होई ना नही कॉल.
हा ओ का?
त्या नाहीत का ग आम्ही त्याच्यात मग.
हम्म काय चालूय अजून? हा आजून एक दोघीला करून होन जाईन
हा पण एकिला सात कॉल नाही कराचचे बर का.
नाही नाही नाही एकिलाच नाही. एक एकच सांगेल हे न त्यायना हुं हा. बाकी काय चाललंय मंग? बाकीच काय फोटो मस्त आले ग त्यांचे
चांगलं आले
म्हणलं हा छान ना तेवढेच काडे येते का?
ते मी कात पाहिलेय
णजे स्टेटस ला ठेवले होते तेवढा एकच पाहिला आणी आणखन दोन तीन पाहिले होते
नाही नाही आज पोस्ट करेल नाही ना व्हिडिओमध्ये
हो का टाकली नयी का मग?
टाकलीये ना.
हाव का?
हा तुम्ही नायी का इनस्टाला?
आहे ना पाहिलेच नाही तो स्टेटस ला टाकला आहे ना..
हाव कोण?
त स्टेटसला टाकले तेवढेच पाहिले म्हणा
हा
हम्मम् मस्त झाली मग पौर्णिमा. तू तर म्हणजे तिकडे जायचं होतं.
जायचं होतं मैस्माळा ती जोडी लवकर आली नाही ना.
कोणती गावातली?
हा.
अन्मा कुट जायली इतकी जोडी?
गेलतो राष्ट्र शाळात
नाहीये तर ति जोडी कुठं जाय
जोड्यावलाच पार्टनर कामाला गेलता
हाव का? हा मग कायच जमत बाई कामाला जायती म्हणल्यावर.
हा तीन दोन तीन ला येतो म्हणे घरींग काय असतो काम.
हा का?
हम्.
अ् त्यांच्या सोबत का मग
आम्ही गेलो मग आम्ही फोटो व्हिडिओ काढले मग नंतर ते आल्या. पा सहा साडे सहा ला आल्या.
बाई तवा झाल्या
हा मग ते ते थांबले नवलवर
हम्
आम्ही आलो की
आणि मग ओरल्या होत मग काय नंतर काय सगळं हे झाल्यावर
हा त्यांचे काढले व्हिडिओ आणि ते काढले ना
हाव का?
हौ.
हम्म हम् स्टेटस ला ठेवल्यावर पाहता माणूस याच्यामध्ये गेलं की जायच ते आणि अ लक्षात लगी राहत नाय.
हा.
बाकी काय चाललं मग
काय नाही चाललं तुमचं झालं चहा पाणी
चहा पाणी आत्ताच झाला एवढ्या
हा का
अजून सायपाक पाण्याच बाकी आहे अजून
हो का
हा अगं त्याच्यावर ऐक ना त्याच्यावर अंजली मी दहा सेकड बोललो पण त्याच्या आता सात सेकंड पडले आमची
हो का
हा तोय दहा अस पंदले
नाही काचे दहा सेकेंड ते मामाण ते आलते फक्त पाच एक मिनिटं बोललेय मग झाला त्याच्यामध्ये मग ते अंजल त्या त्याच्या नंतर आलं मग त्या अंजल त्या सग बोलले दके
हा का याच्यात काय झालं मग आम्ही गंद दहा सेकंद याच्यावर वर दा केली
हा
पण त्याच्यामध्ये वरगंदा अस आहे का दहा मिनटं काही वरदून तीन सेकंद बोललो
तुम्हाला किती पैसे आले त्याचे
पहिले यायचे का
हा
पहिले असे मला सहा असे काही ब्याण्णव का एकावन्न रुपये प्रयास केले वात
हा का
हा आता काय करते होऐ त र चालूचणय ना
होा
मयद्वीता या स आहेन म मद्वीता या सईन म
मग ते असं ना मग दोन तीन महिन्या देऊन पाडत ते
हा कावाकावत नाही पण मग ते काय आपल्याला कोण देऊत हो याचा टाइम काढून कराला लागूहिले ना मग
हो ते काम नेवा ना बरं येत टाइमपास
मग काय कर द बोला या लालाोन
सगच गडबड करतो फण मग आता
ह ब
ना आता काम येऊ राहिल आपल्याला तर करायला काय हरकती
हा
अ आणला घडी घरीत फोन कर ग
हा हा करेन ना
हा जाऊ ना मग
जाशंत तुम्ही मी नेणार मममी तुम्हीच जा
हा पण मग अलीकडक होत नाही रहून उ करपोन या
हा हा कर कर
आता पोस्टमार्टमला किती वेळ लागतो किती नाही?
आता नवतर नाही अांड बाई होती ना बाई पोस्टमॉर्टम करतील नच ना
हो ते सकाळीच म्हणते आठ वाजताच गेले आठ आठ वाजता जाईल म्हणत.
पण नागहते ना ती याला नंबर राहते ना त्याच्यामुळे मग त्याला वेळ लागतो.
नंबर राहतो का.
नाहीय नंबर असल्यावर.
हो का.
नंबर लागत नाही ना लवकर.
का हो आपले तर झाले आणि त्या सौरभच्या बायकूचच होईन नाही काही.
कसं काय? त्यानं दिली नाही का ओ टी पी ते सगळं दिलं नाही का?
ती म्हणे मग आता बंदच पडलं म्हणे.
कसं काय?
ती म्हणत होती.
काढून टाकलं होतं तिचं कसं काय बंद पडेल?
कावर ग्रुप मधून काढलात तुमचं?
ते एक हे बहिणीचं बी भरलं होतं मी स्वतः भरलं होतं ना.
हां.
तर मग ती तिनं काय एक दोन मला शब्द सांगितलेत फक्त असं झाला गं तसं मग मी माझं मी घरीच भरलं मग ती त्याचे पैसे मागत होती. तर मग पैसे मग माझे आले पण ते खात्यावरच निघले नाही. हां झाले पण दोन पाच मिनिटं
हम्म.
हम्म म्हटलं मग शिकवत नाही ना ते अजून.
हम्म.
तर मग तिला ते पैसे आले पण बँकेतूनच निघले नव्हते. होतील ते शंभर पहिले म्हणलं तिला म्हणलं जवा निघल. तर देईन तुला पण मग ते निघालेच नाही मग तिला काय दिले नाही तर त्याचा तिला. तवापासून हां. मग ग्रुपला जायचं काय काम आहे आता सरना तिकडं ग्रुपच व्हॉट्सअपला मग काय तिकडं जायचं.
हां.
बर बर चालेल ठीक आहे.
हां ठेऊ का?
हो.
पप्पा आले का काय?